हां बोला की.
हम बोला. झोपाच टाइम झाल असेल ना?
होय आता ममीपण आलीय.
आ ह.
तिला एवढंच एक अर्धातस होय तेवढंच जरा असं खाऊन एक होय जेवण करून एक अर्धातास पडते तेवढंच.
हम् ह.
तासभराची सुट्टी असते.
होय अर्धा तास जेवायलाच जातोय.
हम्म आणि काय काम लई लाम पण नई. ते दोन मिनिटाचा रस्ता हायं त्यामुळं हो लगेच जातय दोन मिनटात.
दोन मिनटात
हम्म. यायचं दोन मिनिटात यायचं लांब काय नाहीयाय सोडा.
हम.
त जरा दिवसभर असतयं त्यामुळं व्याप असतयं मागं
होयं.
हम्म.
दुकान कुठं आहे तुमचं का इथं घरातच शिवताय.
दुकान नाही नाही आहे कि ते गावात. आहे म्हणजे घरापासन जरा लांब हायं दुकान.
हा.
तिथं काका पप्पा एकत्र शिवतात दोघं पण.
हा हा मोठं हायं काय दुकान
हां आहे तसं म्हणजे कसं पहिला तिथं आम्हीं राहतं होतो नां.
हां.
मं ते राहतेल जागेवरतीच नंतर इकडं दुसरी जागां घेऊन कडं घरं वगैरें बांधून हिकडं राहिल्यानंतर मं तिकडं ते हे केलं. दुकानां सांठी गांळा वगैरें बांधून घेतला. मोठाचं हायं तसां हां.
म्हणजे कसं कस्टमर भरंपूर असलं म्हणजे जांगा जास्तं लागते नां. आणि कपड्यांला पहिल्यांच जागां जास्तं लागतीया.
होयं की ते सगळं सामान हे ते.
होयंच की.
आहे जागां भरंपूर ये मोठी.
अहं ये म्हणजे कायं करतांत कायं कायं शिवतांत.
ते हेचं की आपलं माणसांचं सगळं शर्ट पॅन्ट. परंत ते सफारी वगैरें कायं कायं असतं नां ते माणसाचं.
होयं होयं.
ते सं माणसाचंच असतं सगळं शिवतांत बायकांचं
हां हां नाहीहं ते जमायंला पणं पाहिजे नां-
हम्मं होयं आणि बायकांचं कसं असते माहित आहे तुम्हांला हेचं पाहिजे तेचं पाहिजे इथं फिटिंग असलं ड्रेस ते
हां
तसां फायंदा आहे सोंडा ह्यांतच मेन म्हणजे म्हटलं तरी बायकांचा ह्याच्यांतच जास्तं फायंदा आहे
फायंदा आहे हम्मं माणसं कायं करतं नाहीं तो पल्ल शिवतांत
सिंम होतंच की त्यांचं कायं एकचं की शर्ट पॅन्ट वेगळं म्हंण कायं वेगळं कायं असते
नस्ते बायकांचच कायं ड्रेसन अं सांडी होयं नमुने आणं त्यातांत आणि वेगवेगळं आलयं नां आंता डिझाईन.
हम्मं पूर्ण एक हां असं एक कायं आंता वीज म्हणजे भरंपूर तसं बघांयला गेलं तरं लई मोठी ही पणं फिल्ड
होयं होयं
शिकांयला गेलां तरं
शिकांयला येत ते म्हणजे हम्मं
लोकांच कसं आहे की चांगलं पाहिजे शिवूंन पणं पैसे तसं त्यां पद्धतीने पैसे द्यांयला बघतं नाहींत नां
हां
त्यांच्यामागं कायं कंष्ट असते ते शिवणाऱ्यांलाच माहिती
शिवणाऱ्यांलाच माहिती नाहीं दोनशेच घ्यां नाहीं तीनशेच
घ्यांव की मटेरियलचं पणं बाहेर निघूं देतं नाहींत
होयं होयं
हम्मं त्यां मोठे मोठे बुंटीक वगैरें असतांत त्यांना कायं त्यांच्या पुढं कायं बोलतं नाहींत मंग ते जेवढं मागतील तेवढं देतेत
त्यांमुळें त्यांच्यात होयं
हम्मं पणं सांधा असं घरांत व शिवणाऱ्यांच वगैरें त्यांनाच जरां हे करतांत
हूम्.
हू म.
त्यांना पण मिळत नाही मग, त्यांना तर काय फायदा मिळायचा? दिवस, रात्र रक्ताचं पाणी करून, ते शिवत बस
होय की, खाली मान घालून कंटिन्यू
होयच की आणि कटिंग हाय, स्टिचिंग हाय काही एक हाय का त्याला?
होय की आणि ते कलर सेम असतय, तो कापडाचा आणि दोऱ्याचा ते पण दिसायला जरा प्रॉब्लेमच.
प्रॉब्लेमच करतोय, लगेच चष्मा लागतोय, मनका खराब होतोय.
हुं. डोळे चांगले असणाऱ्यानाच चालतय ते.
चालतय व्हय, नाही म लागतोय चष्मा.
होय की, आता काय त्या ऍडव्हान्स मशिनी वगैरे आलेत, तिथंच बल असतोय जवळच.
ह
फास्ट असतय त्या मोश म मशनी त्या मोटरीवरच्या.
ह
गारमेंट मशिनी ओ त्या?
गारमेंट मशनी मोठ्या असतात.
होय ते काय आमच्यात नाहीत सोडा, साध्याच हाईत, पण त्याला मोटर बसवलंय एवढंच.
हा हा हा. आता पप्पा त्यांचं तुमचं प्रॅक्टिस झालं असेल चांगलं त्यामूळ जमत असल.
होय नी एकदम असं, किती वर्ष झाली? भरपूर
होय.
जवळपास चाळीस वर्ष होत आली असतील, शिक
होय, हा हा मग कटिंग असं एकत्रच करून ठेवत असतील.
नाही असं प्रत्येकाचं माप कसं असेल तसं ना?
तस होय होय.
वेगळं जर नवीन गिरायक असेल तर, मग त्याचं घ्यायचं नवीन माप. म जुनं गिरायकं असलं, तर मग त्याचं काय अगोदर असतय त्याप्रमाण घ्यायचं.
ह
नाहीतर म तेंचं कायतरी परत रिक्वायरमेंट असते की, तब्येत वगैरे एखाद्याची वाढलेली असत्या एखाद्याची कमी झालेली असत्या.
हू म.
म ते सांगतात जरा हे कमी कर, ते कर, वाढव असं वगैरे
व्हय व्हय.
त्याप्रमाण म शिवायच.
हम् ह
हा हे अ दिवाळीच्या सणांमध्ये, गणपतीमध्ये हेच्यात आपलं काय लग्नाच्या सीझनमध्ये वगैरे कामं भरपूर असतात ती.
भरपूर असत्यात. व्हय व्हय.
ह घरी जेवायला यायला पण टाइम भेटत नाही तेव्हा म.
भेटत्यात.
आणि ते सीझन असतय ना, त्यामुळे तेवढा सीझन मारायलाच लागतोय ना?
लागतय होय. मग सकाळी नाश्ता करून जात असतील जेवायला येत असतील रिटर्न.
होय. तस पहिला कस
हे करत होते म्हणजे दुकानकड तिथं सकाळी जायचे सात ला वगैरे ते असं लवकरच दूपार तेव्हा तेवढं घरी यायचं जेवायला जेऊन मग जायचे परत लगेच दुकानकडं. म इकडं घरात कस त्यावेळी आजोबा वगैरे होते ना अजून बा मम्मी आम्ही छोटी छोटी मुलं आम्ही पोरं सगळी छोटी होतो त्यावेळी म एक तीन -चारच्या टायमिंग ला चहा घेऊन जायचं.
हा -हा.
तेवढा मग चहा झाल्यानंतर मग संध्याकाळी काका यायचे घरी जेवायला. पण पप्पा यायचे आम्ही कस दुकानातच झोपत होते मग त्यावेळी पप्पा म मम्मी इकडनं डबा घेऊन जायची जेवणाचा. मग तिथंच दोघं बसून जेवन मग तिथंच झोपत होते रात्री.
हम् ह
आणि मग सकाळी यायचे लवकर आणि काय मग परत आवरायचं जायचं चालूच की
होय.
हम्. तसं तिथं आणि सगळं म्हणजे पाणी वगैरे नेलेलं जे आंघोळीला वगैरे तेवढं यायचे. कसं गावातल्या गावात आणि सकाळी लवकर उठून आल्यामुळ कोणाला काय आणि मला वाटतं की जेवढं जायचं यायचा रोड होता ना? ते सगळ्यांना माहिती झालेल की हे रात् त्री जेवाय झोपायला वगैरे इकडे येतात सकाळी उठून जातात. आणि आता बंद झालेय ना ते घरीच असतात.
मग ते सगळे कधीतरी मग असं एखादा दिवस कधीतरी असं आधेमध्ये दवा खाण्याला वगैरे गेल्याल दिसलं आता येत नाही का तुम्ही हिकडं येत नाही का इकडं सगळे विचारतात.
ह ह ह
एवढं वर्ष ते कंटिन्यू केलेलं असतय ना?
केलय होय.
त्यामुळ ते विचारत्यात सगळे.
हम ह.
किती कॉल झाले तुमचा हा पाचवाय का?
हा पाचवाय.
तरीपण
एवढा कट हि काय नाही बघा झोपवलो बाळाला.
होय ना?
हम्म.
चा आवाज कुठ आला नाही त्याचा.
हम् हम्म झोपला.
हं हं
मंग तो जागां असला की सांरखा खाडकोळ काडकोब ते झागलं असल्या आणि मंग झोंप नाहीं झाली की चिडचिड करतं बसते
होयं लहांन मुलांच असतं
हम्मं त्यांला आंधी झोपवूंन घेतला
हम्मं हम्मं
मंग म्हटलं बोलतं बसावं कायं
होयं आणि ते कायं ते दंगा करायंला लागले तरं ते बोलण्याकडे पणं लंक्ष लागतं नाहीं
होईच की आणि आवांज पणं येतं नाहीं
नाहीच किवयं होयं
हम्मं - हां हे लांस्ट पंधराव्यांतला पांचवा आहे हां
हम्मं हो ते हळूहळू करायचं कोणाचं म्हणजे जरं तुम्हांला नंबर म्हणजे असं कोणं बोलायला वगैरें नसेल तरं सांगा मलां
हां
माझ्या मैत्रिणी दिले की नंबर ते
चालते मंग त्यां रिकाम्या फ्री कमी असते त्यां -
तसं आंता तरं कॉलेज गोईंग म्हणजे तुमच्यांकडे तरं कुणाचं असेल नसेल त्यांवर डिपेंड आहे नां ते प्रणिताच आहे नां
नाहीं माझ्याकडं आंता कुणांचच नाहीये मावशीच एकटीचच राहिलंय तेवढं आंता
हां हां
हम्मं
तिलां दिलांय तुंमचा नंबर ती म्हणली होती तुम्हांला कॉल करतो म्हणूंन मंग करलं घ्यां ती बघूंन
बरं बरं मंग त्यां करतील नाहीं तुम्हीं पाठवूंन ठेवां नंबर वाटल्यांस मंग त्यांचा
हां चालतंय
हो
ठीकं आहे
हां